हम्. बोल कि.
म काय? कॉलेजमध्ये आणि काय काय मग झालं?
आं - हां. काय म्हणलीस तू?
आणि काय काय सांगितलं म्हटल कॉलेजमध्ये?
आज -अजून युनिफॉर्म आणि बॅग तेवढी द्यायचिये.
हम्म.
हं. ते देतील आता उद्या. त्यानंतर- त मग उद्यापासन काय लेक्चर्स चालूच होणारेत आमचे.
हां.
म नोव्हेंबर मध्ये एक्झाम.
हम्म.
म नोव्हेंबर नंतर ना किचन मध्ये प्रॅक्टिकलला नेणार. एक्झाम झाल्यानंतर.
फर्स्ट सेमिस्टर झाल्यानंतर.
हम्म. तेच
म आता कोणते कोणते सब्जेक्ट आहेत? पुस्तकं किती दिल्यात?
तीन पुस्तकं आहेत. पण त्या तीन पुस्तकमध्ये चार- चार सबजेक्ट आहेत. एकात - चार. एकात चार आणि एकात तीन काहीतरी आहेत.
हम्म. मोठे आहेत काय म्हणजे सब्जेक्ट चॅप्टर?
हम्म. चॅप्टर मोठे आहेत आणि जरा नावं वेगळे वेगळे आहेत.
कोणते सब्जेक्ट आहेत?
त्याचे नाव आहेत म आता ते म्हणजे- अजून एवढे माहित नाहीत. एकच तेवढं लक्षात आहे फूड अँड बेव्हरेज म्हणून आहे. परत - हे ए. कम्युनिकेशन स्किल म्हणून एक हाय.
हा.
अजून आहेत. किचन वरनच आहेत सगळी. अकरा आहेत सब्जेक्ट आहेत ती.
कोणता पण
कोणत्या पण शिक्षणात असू दे. किंवा बिझनेसमध्ये कम्युनिकेशन स्किल लागत्याच बाई
होय. आणं मला हे तीन वर्ष तो नाहीेये. एकच वर्ष ये. कम्युनिकेशन स्किल हा सब्जेक्ट
दरवर्षी थ थो थोडीच ना असतय एक सब्जेक्ट वेगवेगळ्या असतात ना तुम्हाला एकदा कम्युनिकेशन स्किल फर्स्ट इयर लाच सांगणार, कारण का तुम्हाला इथनं पुढं समज किचन मध्ये प्रॅ प्रॅक्टिकलला वगैरे नेलं, तर तुम्हाला तिथं काय विचारलं तर तुम्हाला बोलता यायला पाहिजे ना
नाही तसं नाही फस्ट इयरला पाहिजे. पण फस्ट इयरला नाहीये आम्हाला आम्हाला नुसता फर्स्ट सेमिस्टरला तेवढंच आय
होय होय. आम्ही पण आता बी ए सी ला होतो. त्यावेेळेस आम्हाला पण होत फस्ट इयरला
आणि सगळं कसं, सगळं कसं, इंग्लिशमध्येच आहे ना
हूं इंग्लिशच अ जर आर्ट्स, आर्ट्स, कॉमर्स ही जर सब्जेक्ट सोडुन जर तू दुसरा विषय घेत लस. सगळं इंग्लीशच हाय
आर्ट्स, कॉमर्स ची पण स्टुडंट आहेतच की तिथं म
तेच की ते म्हणजे, ती साईड जर सोडून दुसऱ्या कोणत्याही साईड जर घेटलीस ना म्हणजे बी ए, बी कॉम सोडून तर सगळ्याला तेच ये. म्हणजे इंग्लिशच आय
आमचं फ्रायडेला कनी वाचन घेत होतीत नी अ फुड आणी बेवरेट सर, तेच वाचन घ्यालतीत परत एक एक पोराण म्हणजे, एक एक मुला मुलींना वाचायला सुद्धा येत नव्हते इंग्लिश
हूं
सर म्हणत होते. तीन वर्ष कसं काढणार रे तुम्ही
हां
हं हं
तू वाचलीस का नाय म
मी वाचले की मला वाचायला येतय. फक्त एक एक शब्दांचा अर् र्थ समजत नाय की पण
म मुळात म्हणजे, इंग्लिश बोलायला येत नाय मला वाचायला येतय
हूं
हूं, तुला येतय काय नाय इंग्लिश
हॉटेल मॅनेजमेंट मध्ये मेन इंग्लिश अग परफेक्ट लागतय
हम्म, इंग्लिश आणि फ्रेंच शिकवणार येत. आम्हाला
होय. कारण त्या दोन लँवेज बहुतेक म्हणजे, लय महत्त्वाच्या असतात
नाही नाही. अजून ओदर लँग्वेज आहेत तीन चार येत त्या विद्यापीठमध्ये क्लासेस लावायला सांगितलय
पण कुठं पण गेलीस तरी, पण इंग्लिश ही लँग्वेज यायलाच लागत्या ग
हम्म बाकीचे नाही आली तरी इंग्लिश तरी यायला पाहिजे
प्रत्येक ठिकाणी मराठी किंवा हिंदी नसत्या ना
होय
मराठी हिंदी आपण एक बोलू शकतोय पण दुसरीकडे जर कुठे बाहेर जर गेल तर इंग्लिश ही लगत्याच
हिंदी तर कुठं आपल्याला येते हिंदी प्रॉपर हिंदी पाहिजे त्याला
हा अग हिंदची थोडी प्रॅक्टिस केलीस ना जरी पण येऊ शकते ग पण इंग्लिशमध्येध्ये परफेक्ट व्याकरण याला पाहिजे
नाही आम्हाला काय सांगितले व्याक काय आता संबंध नाही म्हणून सांगितल फक्त तुम्हाला बोलायला तरी यायला पाहिजे त्यात ते समजायला तरी पाहिजे पुढचा माणूस काय बोलतोय काय
बोलताना पण तुला व्याकरणचा युज करायलाच लागतोय ना त्याशिवाय तू बोल प्रत्येक वाक्यात आणि शब्दात व्याकरण असतेच की? हम्म मग तेच तुला नाही का आलं तर मग तू बोलणार तर कशी
तेव्हा बगू काय होतेय का मग झाले का नाही अजून नाही माझा एकदा झालाय ना इंग्लिश स्पीकिंगचा मग ते मला आता टाईम नाही पण ते दहावीच्या आधी मजे म्हणजे नववीत होत तेव्हा झालाय
म्हणजे इकडं च तुम्हाला कॉलेजमध्येध्ये ते पण क्लासेस आहेत काय
कॉलेजमध्येध्ये नाही बाहेर लावायला सांगितलाय ग
हहह तुमच्या कॉलेज कॉलेजला युनिव्हर्सिटी कोणती येती या
कॉलेजची युनिव्हर्सिटी व्य थांब हा सांगतो कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नागपूर
नागपूरची
हम्म
हम्म हम्म
संस्कृत पण आहे आम्हाला आता
होय
होय
फक्त असं हिंदी मराठी ह्या लँग्वेज नाही आहेत काय?
हम्म हिंदी आणि मराठी नाही संस्कृत आणि बाकी मग सगळे इंग्लिशच आहे बघ
ह ह
तू काय करतायस मग आता
मी आता काय नाही बघ माझं आरी वर्क ब्लाऊज हेच चाललंय
हो
हम्म माझा तो बिझनेस आहे ना
हो का बिझनेस करतेस होय तू?
होय. म्हणजे मी मेहंदीच्या ऑर्डरस पण घेते. परत ब्लाऊज शिव ते आरी वर्क भरतोय, सगळं भरतोय.
चांगलं आहे की मग.
हम्म्म. तू करतेयस का नाही सेम ब्लाऊज आधी वर्क? वैग
होय येते आम्हाला पण येते, माझा क्लास झालाय. होय, म्हणजे थोडं अस झालंय, पण थोडं अजून राहिलंयना अजून महालक्ष्मी
हम, हम.
ते आता मॅडमांना फोन करून विचारणार कधी? शनिवार, रविवारी घेतात काय मग?
मग काल एकादश झाली. त्याच काय केेलीस की नाही?
नाही अगं माझं कॉलेज होतं ना, त्यामुळे मला वेळच नाही भेटला मग
संध्याकाळी येऊन तरी थोडं थोडं करशील की नाही?
नाही होत गं.
हम्म. आम्ही केलो बाबा आम्ही विठ्ठल रुक्मिणी. त्यामुळे तुला विचारलं.
काय नाय, मी काय नाही केलो अजून.
जरा केलो की आपली म्हणजे ऍडव्हटाईज होते ना.
होय.
फी किती आहे तुला तरी?
मला पाच हजार आहे.
पाच हजार आहे फॅब्रिक पेंटिंगची
हां, सगळं मिळूनच पाच हजार.
होय काय?
हम्म अजून काय मग करती यास?
अजून काय हेच सगळं चालू आहे बघ. मग ते आज म्हणजे काल वर्क केलंत मॅडमांकडं दिलेलं शिवायला आमच्या.
अ पण त्यांनी काय शिवलीच नाही. त्यांना आज जायचं होतं गावाला. मग पहिला, पहिला म्हणाला की शिवून देतो म्हणून आणि बरोबर टायमाला म्हटलं की नाही होत मला शिवायचं. मग आम्ही तुमच्याकडून आणलं दुसरीकडे टाकलं आता शिवायला. आता बघू त्यांनी आज देतो म्हणल्यात. मग दिलीत कि मग जाऊन नाही अजून द्यायचेत.
होय आणि
मग दिलीत के जायचं मग जरा फोटो वगैरे काढून यायचं साडी नेसून.
फोटो काढणार आहेस व्हय?
हम्म, ते अग शिवलयं तसं घालायचं तर नको काय गं.
होय.
हम्म.
आणि शिवलीत काय नाहीत त्यांचं तरी
कोण?
मॅडम तुमच्या
त्यांच शिवल्या कि त्या, त्यांच शिवून घातल्यात त्या
हो काय?
हम्म, काल तीनि घालून फोटो वगैरे काढल्या पण आम्हालाचं नाही दिल्या.
हा, हा- हा.
हम्, आता आम्ही स्टुडंट आहे, म्हटलं ना त आम्हाला पण थोडी मदत करायची ना तर त्या म्हणत्यात माझंच घाला तुम्ही. पण त्यांची आम्हाला डिझाईन नाही आवडली, त्यांनी काहीच डिझाईन नाही केलं फक्त स्टोन लावल्यात कडेनं. पण मग ते एवढं खास नाही वाटत.
मग तुम्ही काय केलंय? ह बाट क तु्ही ह ून काढलाय चालू आहे हम्, मग काय अजून?
मंग अजून? काय नाही आता थोडा वेळ ना आणणार ब्लाऊज आणि मग जाणार जरा शूट करायला. शेजारच्या वहिणीला सांगितलं जरा हेअरस्टाईल कर म्हणून ती पार्लरचा कोर्स करेल ना आता.
होय काय?
हम्म, मं हेअरस्टाईल करून जाणार शूटं करायला.
हम्म, बरं- बरं.
हम्म,
चालंते मग ठिऊ काय म्हणलं? हा-हा. काय ते? हा -हा, चालंते ठेवतो.